हा कुठं येस.
मी जेजूरमध्ये हाय.
हम्म हम्म ह कधी गेलायस.
रात्री गेलोय.
हम हं चहा पाणी झालं.
चहा पाणी झालंय, तुझं
हम्म झालंय बघ.
हम्म भाऊजी काय कराल्यात.
काय कामावर गेल्यात त्यांनी.
ह ह ह.
कसं कुणीकडनं जाया लागत रे जेजुरीला.
जेजुरीला इचलकरंजीतन अस या मार्गेच की पेठवडगाव. कराड सातारा सातारा कापूरहोळ कापूरहोळ वरून उजवीकडे वळायचं
हम्म.
मिनी बालाजी लागतय नारायणमुखी दत्त लागतय आणि जेजुरी
हम्म हम्म हम्म हम्म मगं राहायची तेन सोय
सोय तर हाय की मठ हाय परत तिथ लॉजिंग आहे एका माणसाला दोनशे, तीनशे रुपये घेत्यात गर्दी असल तर जास्त फॅमिली ला हजार रुपये
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म मग ट्रॅव्हल्स न गेलं तर कसं घेत्यात किती घेताय तुम्ही
ट्रॅव्हल्स ला आम्ही नुसत जेजुरी म्हटलं तर सात आठशे रुपये घेतोय आणि सगळं जर शिर्डी बिर्डी असल तर पंधराशे रुपये घेतोय-
हम्म हम्म हम्म हम्म
शिर्डी शनी, शिंगणापूर, मोरगाव, सिद्धटेक
हम्म.
हम्म.
हम्म जेवणाचं तेन मग कसं काय मठामध्ये मिळतंय
हो जेवनाच इथं मंदिरात असतय की प्रत्येक गणपतीला मंदिर असतय शिर्डीला असतय
हम्म हम्म हम्म हम्म
एवढा मोठा आहे एका टाइमाला पाच लो पाच हजार लोक बसतात जेवायला
पाच हजार?
हम्म हम्म.
एवढं मोठं म्हणजेे
तेच म्हटलं म्हणून विचारय तुला
हम्म हम्म हम्म
हम्म तिकडं मग अजून कुठली कुठली गावें लागतात देवस्थाने?
इकडं भरपूर लागतात आता इथन सिद्धटेक लागणार सिद्ध टेक मधन मग शनी शिंगणापूर,
हा.
माहित आहे की
तिथनं मग शिर्डी सोनाईचं एक रेणुका मंदिर लागतय
हम्म हम्म हम्म
शिर्डीत वस्ती करायचं तिथं भक्तनेवस आहे
हम्म हम्म.
पन्नास रुपये दिले कि तथ राहायची तीश सोय होत्या
हा हा. देवाळंदी तिकडच आहे काय मगं?
नाही दिवाळी तर दुसरीकडे हम्म. मग इथन शिर्डीतन पुढं जायचं म्हंटलं तर औरंगाबाद लागतय पैठण लाग ते.
हा हा.
तिथ आणि परत ह्याला जा भीमाशंकरला जाता येतय परत सप्तशृंगी ला जाय लागते.
सप्तशृंगी हम्म हम्.
हम्म सप्तशृंगी गड.
हा हा माहिती की.
हम्म. करायच म्हट सगळीकडे कराला येते नाशिक त्र्यंबकेश्वर
ह हा.
आणि अक्कलकोटला जायचं असल तर?
हम्. अक्कलकोटला जायचल तर मग ते रूट आहे, डायरेक्ट अक्कलकोट म्हणजे अक्कलकोट. आणि रूट म्हटले अस तरपूर, सोलापूर, तुळजा पूर, अक्कलकोट, गाणकापूर येताना मग विजय हे करून येता येते.
हम्म मग परत्येकी माणसं किती घेतय मग त्याला?
एक वस्ती होत्या चौदाशे रुपये घेते.
एका माणसाला हम हम. मग इथनं बस नाहीय काहीच चरखंजेतन ते?
आहेत की डायरेक्ट मग तुळझा पोर आहे डायरेक्ट आ होत आहे रूट.
हा हस.
गाडीत ना कस प्रत्येक ठिकाणी उतरता येते गाडी थांबणार तुम्ही जाऊन येई पर्यंत काय अडच नाही यिक थांबते यावे.
होय ते तर आहे सड त्यात वेळ पण भरपूर जातोय.
हम्म.
ट्राव्हल्स ना एकदा गेलं की, गेल ते काय आपलं स्वतःच असल्या मग
हम्म बॅगा वेगा ठेवता येत.
होय.
हे बॅगा ठेवणार कुठं?
हो घ्यायचं उचलायचं परत उतरायचं. गर्दी गर्दी भरपूर होत्या.
काही गर्दी पण
हे आयस पेस कनी गेलेलं बरं असत.
हम्म आणि एसटीला तर महिलांना फ्री असल्यामुळे गर्दी जास्त आहे. हाफ तिकीट असल्यामुळे.
हाफ तिकीट असली की बाय का काही नाही चाल्याच.
हम्म.
ब. मग.
काय नाहीस तुझं कस चालाय?
काय नाही माझं पण ये निवांत चालाय सगळं.
हम् हम्.
हम्मम्.
आता कुठे जायचे मग कामाला.
त्यांनी ह्याला य बांधकाम कामगार ला.
होय.
पोलूसला.
हम् ह् पोलूस लांब आहे इथंन.
लांब आहे. तरी पडते अठरा वीस किलोमीटर पडते.
हम्म. डायरेक्ट तिकडे कस काय गेली?
तिथंच लागल ना कामाला इथं तालुकावाईज तालुक्याला देत ाड त त लागते
हम् सरकार
सेमी सरकारी सरकारी पण नाही आणि खजगी पण नाही गवरर्मेंटच्या अंडर आहे
हम्म पेमेंट किती देतं तुमच
पेमेंट त्यांना येतं एक पंधरा पर्यंत हातात येते बारा
हम हम्
हम्म असं
ह
मग तुझा आणि कुठे कुठं रूट आहे मग परत
खरत आमचं चालूच असते अष्टविनायक दक्षिण भारत आता पशुपती ना आपलं जाणार
कुठ
पशुपतीनाथ नेपाळ काठमांडू
तिकड
हम्म
हम्म हम् हम्म हम्म
हम् सर्व पूर्ण तिकडे जातात केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री
आ हा
पा गिरी
हम्म हम्म हम्म हम् हम्
पंधरा वीस दिवस चालणार
हा हा हा
बघा चाल वाटलं तिथं बसायचं राहायच तिथेच
आह
चांगलं वाटलं तिथंच राहायचंय म्हणाल वि साधवून
होय रव रव आणि बरोबळ
परोबा काय बघतात की
कोन भक्ती
होईन मग
होय होय तुझ्याशिवाय ती घट्ट असणार आहे
काय मगा कसल वाटाले बहि
हम्म डान लालेत की रात्र पाज की संसारा म्हणलं काय तर काय तर करायला पाहिजेच
स महागाले वाढाले
आह
मागा ल वाढाल्या
हम्म होय
हम्म हम्म मम्मी पप्पा काय म्हणतात हॅलो हॅलो हॅलो ल काय झाला का हॅलो हॅलो हॅलो